हॅलो हा बोला
लागकी हॅलो हाज
हा बोला हा आला
ढडफण हा हा काय चहा नाष्ट्ता वगैरे झाला का नाही तुमचा
आत्ता चहा घेतलो बाघ तुमचा
हो झाला जरा इकडं आलते फिरायला बाहेर
हम् हम
हाा इचल करूनजी चालत जरा बाहेर फिरायला मग पाऊसा आहे म्हणले म्हणलं आपल्या जास्त तरी वया हा
पाऊठ
हो पाऊस आहे इकडे
हम्म हम्म
तुमच्या इकडे आहे का
थांबायचं नावच नाही जोरात आहे पाऊस
हो संदर पाऊसचा पहिला पाऊस नाही म्हण ूने झाला करतात भरपूर पाणी वगैरे वाढलंय नदीला पण इकडे ह्
काय काय काम काय करता तुम्ही
मी महा शिवा केंद्रात कामाला आहे
कच्याात
महाई सेवा केंद्र
हम् हा हा. का मी ज बिझनेस आहे
अच्छा अच्छा कोणता बिजनेस
ट्रक
अच्छा हा हा
हा
चांगला आहे बसर पण काहीतरी काम बघायचं ना मग हे ड्रायव्हरपेक्षा
नाही दुसरी ही आवडते पहिल्यापासून
अच्छा ड्रायविंगची आवड
हम्म
हे म्ह बरं आहे मग कस
आह
म बाकीच्या पण सगळ्या गाड्या येत असतील ना चालवायला
हा येतात ना
बा
स जा का
ह घरी का ऐकतचते का का?
आा
घरी तर एकतच असतय का काय म्हणलं.
नाही मम्मी ते
हम् हम.
मम्मी हाय तथ मी रूम मध्ये आहे.
अच्छा अच्छा.
हम्.
हम्म. आम्हाला पण फिरायला आवडतते म्हणून आज झालंय जरा फिरायला इकडे बाहेरच
हो काय एकटाला काय?
हो एकच आहे.
का एकटं तुमला फिरागाला आवडते आडत.
नाही तस म्हणजे कस कधी कधी स्वतःला ऐटला म्हण वेळ दिलेला जरा चांग मस्त.
म्हणजे एकटा एकटा म्हणजे असं एकटं जाऊन काय करणार?
काय नाही दर्शन जरा घ्यायला. ते जरा शांत म्हणलं आपलं बसाव जरा सुट्टी असते एक दिवस आठवड्यात दोन. ते पण घरात दिवसभर काम असतात त्यामुळे म्हणला घरात.. दर्शन घेण्याला पाऊस पण नाही आला
हो पाऊस आलाय.
हम् इकडून आमचं दहा किलोमीटर आहे ना घर आहे ना. मरीषाने आले आमच..
एकतर करून घेत काय?
हम् तुमचं गाव उठलं.
हो.
अच्छा. बेळगाव चिकोडीच तिकडे हा.
हा कोडीच्या तिकडे
ह.
हे खूप पार पाऊस थांबायचं नावाच घिणा बाहेर जायचंय ते गाडीच जरा काम आहे ते करायचंय कराय पाऊस ते नाही की पाऊसच कमी येई नाय कीं.
काय खरं नाही पावसाचं पावस आणि वाढणार आहे मी सांगायला सगळं. हे आलत नाही इकडं पोलीस वगैरे सगळं नाकाबंदी करायला. बाजूला माणसांना वगैरे जाऊन त्याच
आमच्याकड पाऊस लई चालू आता मी पण संध्याकाळी जाणार. येता संध्या कि गेलो आता पंधरा दिवस महिना्याभर का नाही बघा.
हा कुठं म्हणजे लांब रूट ला जातय का?
हा लांब लांब रूटला तर कोल कोलकत्याच्या राजस्थान दिल्ली..
हम्म हम्म हम् हम्.
इकडे चेन्नई, पुना, बेंगलूर, केरला...
म काय हा म काय जवळच आहे.
होय जवळच आहे जवळच आहे म्हणायचं सकाळी लावतो संध्या किवा वापस येतो असं म्हणायचं आणि राय..
हम्.
हा.
रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ बाकी. काही नाही हमम. काय ते?
ऍप कधी चालू केला म्हटल तुम्ही?
हम्म. ऐप मला लोड.. ते सात आठ महिने पेक्षा जास्त झाले असतील.
कॉल अजून कॉलिंग आहे कॉलिंगच नाही.
अ नाही म्हणजे आता आता आले हे नवीन. हम्म.
ह हा हा.
आता कॉलिंगच आता आलंय ह्याच्या अगोदर वेगळं होत
वेगळं होत का
हो दुसरे टास्क होते ह्याच्या आधी
ह ह ह म्हणजे पेमेंट कसं पेमेंट घालतात ना
हो होय पेमेंट वगैरे तुम्हाला ह्याच्या अगोदर आलं नाही का पेमेंट
नाही दोन रुपये आलेय आणि प्रोसेसिंग मध्ये दोन पेमेंट दाखव म्हणुन विचारलं तुम्हाला मी
प्रोसेसिंगमध्ये दाखवतात पण ते नंतर येतंय ते कस त्यांनी सात दिवस चार दिवस पाच दिवस जस त्यांच पेमेंटच हे होईल त्यानी सोडतात डायरेक्ट पेमेंट
काय हा हा हा
बाकी काय मग आणि पेमेंटच कसं असतंय ह्यचं. अ असं काय म्हणजे हे काही हे नाहीय चांगलंय उलट हे
नाही चांगलाय हो म्हणजे ते वरती दिसत ना तिथं वरती टोटल पेड म्हणून. दाखव दाखवता ना प्रोसेसिंगच्या वरती
हम्म हम्म हम्म
तिथं दाखवलंय टोटल पेड दोनशे वीस काय तर दाखवलंय किती तर आणि खाली दोन जागी पेमेंट प्रो प्रोसेसिंग मध्ये दाखवलंय आठवड्यात दोन दोन तीन आठवड पंधरा दिवस झाले
हम्म हम्म नाही मग ते सगळं तुम्हाला कॉलिंगच होऊनच सगळं एकदम देणार असतील.
हा काय
हम्म हम्म
हॅलो काय काय नाष्टा काय आहे तर नाष्टा नाष्टा झाला का
नाष्टा नाही काही खाल्लं नाही आता घरी जाऊन नाहीतर काहीतरी बाहेर खाऊन मग जायच
हम्म हम्म हम्म
ते जरा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळ ना
होय ते पावसामुळ नेटवर्क नेटवर्क बरोबर येत नाही ना
होय आणि आता इकड मोठा आलाय ना पाऊस अचानक आता मगाशी बारीक होता होता आता मोठाच पडतोय एकदम त्यामुळे तसं होतंय. काय नाही दिवसभर नाही घरी गेल निवांत आपलं अस सांगून आलोय त्यामुळं काय एवढं हे नाही नाही वाटत
हा रविवार आहे निवांत.
हो रविवार हाय नाही मैत्रिणी येणार होत्या त्यांचा अचानक कॅन्सल झाला मग म्हणलं आपल एकटंच जरा फिरून येऊया.
हा हा
हम्म मला ना असं अचानक कॅन्सल वगैरे झालं ना ते असं आवडत नाही मग मी ते करते मग
हा हा, होय काय?
हो बर
हा हा
तुमचं शिक्षण झालं नाही काय?
दहावी झालय माझं
अच्छा अच्छा नाही, इकड कोल्हापूर साईड ला असताय का नाही तुम्ही कधी?
येतोय की
हम हम
कोल्हापूर मध्ये तर पेस्टन कंपोस्ट पेस्टन कंपनी नाही काय वरती तावड हॉटेलकड
तावडे हॉटेल माहिती आहे पण ते कंपनी नाही माहिती काय एवढ.
तिथे येतो सारखं तिथे येतोय आणि गोकुळदूध मध्ये येतो.
होय
गोकुळ दूध सांगली फाट्टा तिथपर्यंत येतो. शिरोळी, कोल्हापूर मध्ये सगळीकडे येतो.
हम्म
तुम्ही कधी आला क नाही बेळगावला
ह हां बोला की हा तर चिकोडी वगैरे तिकड असतय
बय काय?
हम
हम हा
अ नाही अ ते कसं आम्ही सौंदतीला वगैरे जाताना तेवढेच
बेळगाव
हा मैदान अस उड दि त कड एल म रेनुकाल अस
हा हा
क
तिकडं काय आहे
हम
हा हा हा हा हा
तरथ चाललं तर तुम्ही तिकडून रिटर्न कॉल करा मला परत
आ
तिकडून तुम्ही रिटर्न आता कॉल करा कट करून ह